हा नमस्कार नमस्कार येतोय ना आवाज नीट हा-हा-हा काय म्हणताय कशा काय हो येतो.
बस मजेत मस्त तुम्ही कशा आहात
मी बरी आहे काय चाललं होत सध्या
सध्या काय आपलं चांगलंय आता संध्याकाळची वेळ आहे आपली बायकांचा एकच आहे मोठा प्रश्न मोठा प्रश्न असतो संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा
कधी कधी सकाळचं असतं थोडंफार मग त्याच्या जोडीला काय
काय करायचं आणि काय तर सकाळी कस स्वयंपा होऊन जातो पटकन संध्याकाळी मोठा
हो ना बरोबर आहे. खरं य ते अगदी. म्हणून अशा वेळेला वाटतं. आपलं बालपण होतं ते बरं होत.
हा एकदम खरंच आहे. बालपण होत. हे एकदम काय टेन्शन नाही. कसला नाही. बिंदास खायचं. प्यायचं. खेळायचं.
ज्याकायची आणि परत हा परत आई बाबांना सांग काय अखादी गोष्ट नको असेल आवडत नाही हे नको मला. नको मला. म्हणजे आपण बिंदास सांगून मोकळवायच. म्हणजे त्याच्या मागे. जे काय कष्ट करायला लागायचे. त्या आईला म्हणाव नाही. म्हटलं तरी हे नाही. म्हटलं की दुसरं दुसरं काही नाही. तेव्हा ते लक्षात यायचं नाही. आपल्या
आता आपल्याला आपण त्या भूमिकेत आल्यावर मग आपल्याला कळतं अरे.
हो की किती त्यामागे होत. आपण कसं त्रास दिलाय. वगैरे म्हणजे त्रास म्हणजे. असं एक हे. ना. बिंदासपणे बोल हो. बोलून आपण मोकळं व्हायच. ह. हा. हा. हा.
बालपण म्हणतात. ना सुखी जीवन. ते बालपण आता परत मग. बालपणी वाटायचं अरे आपण कधी मोठे होऊ यांच्यासारखे.
हा आपण ज्या भूमिकेत असतो ना. ती भूमिका आपल्याला नेहमी त्रा हे वाटते. आणि. समोरची भूमिका आपल्याला एकदम छान सोपी वाटते अस.
सोपी वाटते. आता आपण मोठं झाल्यावर वाटत. की नाही बालपणच सुखा च होत आपलं. बालपणीच्या आठवणी. आपण करत करत आता बघितलं बालपणीच्या आठवणी येतात. आप
हो ना एके आठवत राहत. कधी-कधी असंच बसलेलं अस. तरी अस विचार करू लागतो. अरे आपण त्यावेळेला कसं केलं आपण अमुक केलं होत. कसं केलं किती चुकीचं वागलो. आपण किंवा काय. कसे आपण आई वडिलांना हे केले. असं एक एक आठवत राहत. हो असं आता खरं आहे. ते ह शाळेत सुद्धा जायच्या वेळेला. आम्हाला आम्ही राहायचो. ना तिकडे आजूबाजूला काही म्हणजे काही मिळायचं नाही. काहीच नव्हतं. माझ्या लहानपणची गोष्ट सांगते. म्हणजे फक्त माझे वडील अ कंपनी कॉटेज रहात होते ना. म्हणजे ते असे आत्ताची जी. पी रिफायनरी एच. पी ए म्हणतात. ना ती. हिंदुस्थान पेट्रोलियम त्या हा. त्या रिफायनरीत होते. आणि त्यांच्या कॉटर्स होत्या तिकडे आम्ही राहायचो. आणि आमच्या आजूबाजूला अस. दुसरी राहण्यासारखी अशी एकच कॉलनी होती. पुढे अ हे हा. प्रायव्हेट कॉलनी होती. ती ती एकच कॉलनी बाकी रेस रेसिडेंट असं काहीच नाही. आणि आजूबाजूला आमच्या सगळ्या फॅक्टरीज. आताची भारत पेट्रोलियम आहे. ती अगदी आम्हाला रस्ता ओलांडला की समोर ती मोठीच्या-मोठी. रिफायनरी भारत पेट्रोलियम ची. हा नंतर पुढे युनियन. कार्बाइड कॅलिको केमिकल्स ह्या सगळ्या याच्या कंप कंपन्या त्याच्यानंतर आणखीन पुढे-पुढे होत्या. त्या मग पुढे सगळ्यात शेवटी अ भा आटॉमिक-एनर्जीची. आताची ही बाबा वगैरे ती म्हणजे. असं त्या लागून. सगळ्या कंपनीच होत्या. आणि एका बाजूला. दुसऱ्या बाजूला. आर. सी. एफ आर. सी. एफ ऐकली का तुम्ही. हा ती दुसऱ्या बाजूला. त्यामुळे एकतर आमच्याकडे पॉल्युशनही भरपूर होतं. आणि असं हे नाही. आता तर बरंच डेव्हलप झालं असेल तिकडे, आता आम्ही सोडून पण बरीच वर्ष झाली ना, त्याच्यामुळे माहिती नाही, पण त्यावेेळेला म्हणजे काही म्हणजे काही मिळायचं नाही. एक आमच्या कॉलनीमध्ये फक्त ते रेशनचं दुकान आणि एक जनरल याचं दुकान होत. अस का अस म्हणजे सगळ वा जनरल स्टोर म्हणतो ना वाणी सामान आपण सा मिळतं किंवा बाकी असं धान्याचे हे वगैरे असं काही असं एकुलत एक मिळतं. एकच ह किराणा दुकान एकच होत. बाकी दुसरं आ आजू बाजूला काही नाही म्हणजे आयत्या वेळेला जर का आपल्या लालाग आता कस आपण पटकन झा दुकान असत काहीतरी घोतो हे करतो किंवा हली ऑनलान पण किती सोय झाल्या ना म्हणजे अस ऑनलाईन हा हा घर घर बसल्या आपण मागवतो आणि बिंदास हे ते तशी सोय नव्हती त्यामुळे आठवून आठवून सगळं आणायला लागायचं म्हणजे अस कि काय बाबा हे आहे काय लागेल हे म्हणजे एखा आयत्या वेळेला लागला न पंचईत व्हायची आम्ही म्हणजें म्हणजे खूपच पंचायती व्हायची त्या म्हणजे त्याला आठळ नास वा आपण त्या वेळेला काय केलं अस ल्या डोक्याला म्हणजे एक लहान मुल म्हणून आमच्या म्हणजे लहान मुलं म्हणून आमच्या डोक्याला ताप नव्हता भाव हो आई बाबाांनी क कसं काय तेगनाय केलं कसं काय हे केलं आठव की असं म्हणजे वाटायला लागत की अरे बापरे आणि आम्ही बिंदस्त ना हे नको आम्हाला हेच पाहिजे आम्ही ते नको तेच पाहिजे करून आपण नेहमी करायचं वगैरे
बरोबर आम्ही पण असेच कॉलनीच्या ठिकाणी राहिलेलो ह् हम् आणि कस यायला त्यायला काही साधन नाही काही नाही शाळेमध्ये वगैरे अक्षरशः एक ी छोटीशी पूर्वी ते टेम्पो म्हणायचे टेम्पो असं तर त्याच्यात बसून आम्हाला कुठेच्या कुठे शाळेला जावं लागायचं आणि अक्षरशः आजूबाजूला तुम्ही म्हणता तस
हा
आणि मग ते मग शाळेत जाताना मग ते टेम्पो मध्ये आता लांब शाळा मग काय मजा मस्ती कधी कधी भांडणं व्हायची मग एखादी मैदन आता आठवत अरे आपण काय भांडलो तिच्याशी बर बर एक भांडण तेवढ्या गाडी पुरतच गाडी रा आहे तोपर्यंतच ह उतरल्यानंतर विसरून हातात हात घालून एकत्र खेळायला आता सगळ ती मैत्रीिण आठवली किंवा मैत्रीणीशी बोलण झालं
हा तेच आता शाळेच आम्हाला हो हो हो ना शाळेत आणि लांब नाही म्हणजे आमच्या घरा असल बरेच आम्हाला अंतर चालत जावं लागायचं आणि मग ती बस अ पकडून आम्ही शाळेत जायचो म्हणजे इतकं हे असायचं म्हणजे आमच्या ह्याच्या वेळेला त्यामुळे ना आई वगैरे खूप घाबर मधल्या बस पर्यंत बसं संधकाळी सुाधा उतरल्यावर ब आम्ही घरी उतरल्यावर चालत जे यायचो घरी तर तिथे वाटत काही नाही ना म्हणजे अंधार पडायच्या आधी आम्हाला घरी पोचायला लागायचं इतकं हे होतं म्हणजे असं हो कारण रिमोट एरिया काहीच नाही ना एक सुरुवातीला तिकडे काही थोडीशी झोपडपट्टी होती आणि मग जी आमच्या बाजूला भारतपट्टी पेट्रोलियम रिफायनरी होती ना त्याचा क्लब होता त्यामुळे तो रस्ता पूर्ण आणि त्या क्लब मध्ये कसं यरवी कोण नस म्हणजे संध्याकाळी वगैरे थोडा वेळ ते हे करायचे आणि नंतर पुढे मोठं ग्राउंड होतं ना त्यामुळे असं वस्ती अशी नव्हतीच ना काही हे करून हा त्यामुळे आई खूप घाबरायची मग त्यामुळे की आम्हाला ना कधी कधी काय व्हायचं आता मला ना आ ड्रॉइंगची परीक्षा द्यायची होती मला जरा अस काहीतरी नवीन नवीन करायला आवडायचं तर मी म्हंटलं चला तर आमच्या शाळेत त्यांनी काय केलं बाईंनी शाळा संपल्यावर ड्रॉइंगचे क्लास त्या परीक्षेचे ठेवले होते ते त आधी मी आईला विचारलं मी देऊ का ड्रॉइंगची परीक्षा तर आई म्हणाली दे. तेव्हा काही माहित नव्हतं ना आधी हे तर दे म्हणजे असं काही त्यांनी बंद हे नव्हतं केलं पण मग जेव्हा कळलं आईला की शाळा सुटल्यावर वर्ग घेणार म्हणजे निदान निदान तो एक तासभर तरी वर्ग असणार म्हणजे मला तेवढा ऊ उशिरा मी निघणार मग परत बस पकडून मी तिथे एवढ्या लांब घरी येणार. आणि परत त्या बस मधन उतरल्यावर एवढा वेळ चालत एकटी येणार असं. तर मग ते आईनी नाही म्हणून सांगितलं आई काय तर मग मी रडायला लागले की म्हणजे मला मी म्हटलं अगं पण तू हो सांगितलं ना मग मी माझं नाव दिलं ना एकदा बसली ना मी म्हणजे एक दिवस जाऊन बसले मी म्हणजे व क्लासला त्या आणि जेव्हा मग घरी यायला वेळ झाला आणि हे जे कळलं आई आई म्हणाली उद्यापासून जायचं नाही. तू घरी वेळच्या वेळी ये. म्हणून परीक्षा बीरीक्षा राहून दे अस तिनी तिच्या आई ह्या दृष्ट काळजीनी बोललं ना हा त म त्याच्या मी म्हटलं अस काही तु मला सांगितलं मग मी नाव दिलं मग मी नाही आता हे करणार मला जायचंय म्हणून म हट्ट करायला लागले. पण आईच हेनी आईनी स्ट्रिक हे केलं की नाही म्हणजे तिला ती पुढ चे संभाव्य धोके त्यांना माहिती असतात ना आपल्याला त्यावेळेला काय कळतं असं. हा तर म हे शेवटी कस पण आता आई नाही म्हणते म्हटल्यावर म मी बाईंना जाऊन सांगितलं नाही बाई मला आई नाही म्हणते. आम्हाला मला ऊ उशीर होतो पोचायला वगैरे अस त पण मग ते इतके इतके दिवस माझ्या मनात मी राग धरून ठेवलेला ना आई बद्दल की आई नी मला हे केलं आईनी मला त्यावेळेला ते लक्षात आलं.
ते सगळं ते आरे उगाच आपण पण ते जे होत त ते आई वडिलांनी सांगितलं ते बरोबर होतं आणि काय होतं ना आता हे लहानपणाच म्हणतो आप पण विषय नीघाला आपण ऐकून पण घेत होत तो राग थोड्या वेळ असायचा पण हल्ली मुलं नाही हो अशी आणि खूप सेन्सिटिव्ह झाली आहेत.
हो हो नाही आणि हल्ली खूप काय काय एक एक सोशल मीडियाच्या मुळे मुळे आणि याच्यामुळे ते वाचतात बघतात ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहि ते हल्ली पिक्चर मध्ये प हे पण असच काही तरी विचित्र दाखवतात हा त्याचा परिणाम खूप होतो आता आपल्या वेळी लहानपणी पण असे पिक्चर नसायचे ना. कि काय बाबा अ विचित्र प्रकार म्हणजे जे आपल्या डोक्या ह्याच्यावर मनावर प परिणाम करून आपण त्याप्रमाणे आपणही बघायचो आणि त्यावेळेचे पिक्चर जुने वगैरे आणि आत ताचे खूप जमीन आस
आणि काय झालं भावंड कमी झाली प्रत्येक घरामध्ये तर शेअरिंग नाही राहिला. शेरिंग नाही राहिलं मी आणि माझं बस एवढंच राहिलय. त त्यामुळे मग हा हा मग त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ना आईवडलानी नाही म्हटलं की त्यांना इतकं त्यांना लाग इन्सल्टिंग होतो त्यांना
हो हो खरंय-खरंय ते खूपच म्हणजे आता सोश शल मीडिया आणि याच्यामुळे ना खूप विचित्र मुलांचे हे झाले आहेत. म्हणजे काय मानसिक स्थिती आणि हे वगैरे खूप बदललय आणि आपल्याला कधी-कधी ना त्याचा म्हणजे एक आत आता आपण आई वडिलांच्या भूमिका आहोत त्यामुळे आपल्याला असं जाणव त की त्यांच्या मनाचा थांब पण पत्ताच लागत नाही आपल्याला काय म्हणजे त्यांच्या मनात लय काय चाललंय आणि ती एकलकोंडी होतात मुलं किंवा हे झालेली असली किंवा हे तर ते मनातलं पण बोलू शकत नाही ना? आपण कसं त्यावेळेला राग यायचा पण रागाने आपण हे करायचं म्हणजे असं पण असं नव्हतं ना? म आपलं जे बहीण भावंड असेल त्यांच्याबरोबर जरा हे होऊन जायचं म्हणजे थोडं हां विसरायला व्हायचं म्हणा किंवा हे त स ह्या मुलांचं हल्ली च्या होत नाही ना हो त्यामुळे खुप म्हणजे सांभाळायला लागतं सेन्सिटिव्ह झालेलंय आता ते एकदम हे हो ना हां थँक यू थँक यू धन्यवाद. अ हं उद्या पण बोलू आप
हो हो हां बोलू नंतर.